हॅलो.
हा मी तुला काय सागून ठेवले शान्या. कि अभ्यास तसा करायचा तेव्हा मग हे. आपण ऐंशी पंच्याऐंशी म्हणून राहिल ते कोणती सरकारी आहे की कोणती प्रायवहेट आहे.
त्याच्यात दोन प्रकारचे एक सरकारी बी आहे एक प्रायवहेट बी आहे.
हम्म हम् तेस म्हणून राहिल. आणि ते तू ते विचार पुस करायला गेलंस नाही ते एनडीएच्या परीक्षेच? कधीपासून क्लासेस आपल्याला जॉईन करायचे असेल. नवीन परीक्षेसाठी तर कधीपासून क्लासेस जॉईन करतात? काय काय नाही तिथं आपला नंबर. देऊन आले असते, किंवा तुमची क्लासेस चालू करतील आम्हाला फोन करा. किती फीस आहे, काय आहे तुला किती वेळेस बोलली. आठवून नाही देत आठवून आठवून दिली तर आता तुला मदत म्हटलं तर ते हे. ते हे तुला असं रिकामा टाइमपास करायला हे मो. मोबाईल म चोडले तुले टाईम हे पण ते असं. अभ्यासाचं हे करायचं तेव्हा पाहायचं नाही पहिले म्हटलं तर. ते विरू चे पेपर उदय होते अजून विरूचे पेपरच चालू आहे का?
वाय वाया चालू आहे येडी इट.
ह हम् वाय वायता का हो शाळा उघडली लोकांची तरी त्याचे वाय वाय संपलेच नाही का अजुन
त कॉलेज आहे काय त, तेथ तसच असते कॉलेज मध्ये तर
हा म्हणजे सगल्या लोकांच्या शाळा उघडल्या वेकेशन संपून तरी त्याचा वाय वाय चालूच का ते नको करू
घरी याऊ तवा पाऊ, काय
हम् आवाज नइ येऊन राहिलारे चोंबड्या तुया, बोलं
चला कप कपडे आणायचे यार
तुले काय लाज शरम वाटते का यार
अय यार असं नाही
बड्डे हाय का तुआ कि तु लग्न हाय कि तुला कपडे पाहिजे आता
बयार सगळ कपडेच नाहीये पॅन्टचं नाहीये धुऊन बिऊन
दोनच पॅन्टय तुला
पॅन्ट पडली येथे, तीन गॅनन पॅन्ट आहे. असं काय नाहीये याअरला
बर आता आपण
पाऊस जरा शेटिंग करून येतो ना असं सर्व खड्डा करून ठेवतो की ते खड्डे पु त्या पुरतात नाकी नऊ येईल
थर्ड थर्ट मी हाय
हम्म सर्व, धीमे धीमे धीमे सर्व वाढोप्यान हा पॅन्टच झाल आता पॅन्टच म्हटलं पाहू तर आता शर्ट बी छोटे झाले असं आता काय बोलू तुले मी
म्हणजे सम आता काय बोलू तुले मी
आता
हा कुठुन आणशील त्याची रक् सारकी ते देतील तेव्हा- ते चिरागसरच्या पैशावर काय काय करणारे मला सांगून देना जिम जॉईन
इराक सारख्या पैशांना जिम जाईन
कपडे आणणार ना अं
कपडे आम्ही आने
कपडे नाही आणणार हा एवढे काय दहा- बारा हजार रुपये देणारं.
पच्चीस -तीस पण देतील की नाही.
हम्म पच्चीस -तीस हजार, हम्म त्याले बिचाराला तेवढे भेटत नाही तर तुले काय देणारं.
माझा रोजचा हेय
हम् हम् त्याले भेटते का तेवढ दिले नाही ना. मी तेच तर म्हणून राहीली.
आता जाऊ रेग्युलर कराट म जता बाातचत होय माहीत पडे
काल शुक्रवार आहे काल तुले तिकडे जाय लागेन का मग कराटेमध्ये.
हाव
काल किराणा आणायला जायचं होतं किती वाजता जायचं आहे काय माहित पाहून घे जो किती वाजता जायचं म्हणण्यावर ऊठ हम्म का रे हॅलो हॅलो कट झाला की काय काॅल हम्म हॅलो ओ आवाज नाही येते मले काहीच तू आवाज नाही येऊन राहिला मले हॅलो